दिसतंय काय ग? हा हॅलो. हा हॅलो हा काय करलय काय करलय?
बसले फ्री होते, म्हणूनच विचारले कॉल करू काय?
हा हा हा, माझं झाले की तुम्ही कराय.
हा रिसिव्ह करणार ना कॉल?
होय करणार की हो तसं कसं? हा करणार की. तस काय नाही करत, अहं. नाही नाही नाही, माझं लईजण कराल्यात तर मी नाही करत.
हा हा नाही माझ्या. माझ्यासोबत पण तस झालं एक दोनदा म्हणून म्हणजे मग मला बरोबर वाटत नाही सोडा तसं पण पहिला विचारले रिसिव्ह करणार का म्हणून, हे बघा शेवटी आपल्या मुले त्यांचं पण नुकसान नको ना म्हणून वीचारले, नई ओ एक दोन वेळा मला तस झालं म्हणून मी विचारले
झाले, अनुभव हा अनुभव येतय तसं म्हणून विचारलेलं बरं.
हा हा
हम्म
मी काय सगळ्यांचेच रिसीव कराय लागले, दहा झाले असतील.
होय मी पण करते, हम्म हा आमचं पण झालंय की. झोपत नाही का दुपारी?
नाही नाही काम असतात दुपारची जरा मग त्यामुळे झोपत नाही.
हा हा हा, हा हा हा हा.
आले की मग रात्री झोप नाही लागत.
लागत नाही होय, लागत नाही. मुलांना सुट्टी असल. मी पिशवी शिव, पिशवी शिवा लागलीये. ते गारमेंटमध्ये गारमेंटमध्ये. होय घरीच असते.
हा हा.
ते गार्मेंट मध्ये पिशव्या आल्यात शिवायला मोदीचे.
हा हा ह.
ते रेशन कार्ड वर साडी देणार आहेत ना.
होय
ते हा मग ते साडी घालून, त्या पिशवीमध्ये साडी घालून देणार आहेत. मग ते पिशव्या शिवायला आलेयेत. हम्म मग ते घेतलेले, घरी बसून काय करायचं म्हटलं घेतलेले पिशवी शिवायला.
होय होय तेवढं होऊन जाते ना त्यातनं.
होय होऊन जाते आता बसून काडायचं काय शिवत एवढंच. किती होतंय तेवढं शिवायचं हम्म. हा तुम्ही काय करता मग घरी?
मी घरी नाई असंच घरातलंच की कामं. बाहेर कुठं नाय घरचीच.
घरचीच हा हे पिशव्या कसं ऐंशी रुपये शेकडा हायत. हम्म. एवढं नाय परवडत पण होतं एक उठून बसून म्हंटलं दिवस बरं शंभर पिशव्या होतात.
घर बसल्या आपलं होऊन जाते.
हा होऊन जाते आता काय दुपारी झोपायचं ते शिवत बसायचं.
होय होय हो म्हणजे आमची मम्मी पण ना गारमेंट करते ना गारमेंट ला जातंय ना.
हा हा हा हा हा.
हम्म ती कसं असं कुर्ती वगैरे तेन शिवता. किंवा ड्रेस अ जेन्सचा ड्रेस वगैरे कॉलर वगैरे लावायचं.
हा हा हा हा म आता खरं कुर्तीला जरा अशा हे आहे ना व
हा शॉर्ट होय मंदे मंदे मध्ये भरपूर काम होतं कुर्तीचं.
हा हिकडं पण कुर्ती शिवतात पण थोडं मंदी हाय म्हणून तेजा पिशव्या घेतल्या शिवायला. कुर्ती शिवत होते इथं पण गारमेंट मध्ये म आता जर मंदी आल्या नंतर म पिशव्या तेन आणि काय अवेलेबल असेल ते शिवून देत्यात म ह्यावेळी.
होय.
म ते मशीन बंद करून ठेवायचं काय काय तरी शिवायचं म्हणतात.
होय ते चालू मध्ये राहतय ना मंग. बंद ठेवलं की मग खराब होत जाते.
वय होय म त्यानी कसं पिशव्या जास्त घेऊन येते असं रिक्षात नं तेन आणत्यात असं सात सात हजार सात हजार नऊ हजार असतील असं पिशव्या आणतात आणि ते गावात असं भरपूर होय भरपूर जण शिवायला घेतात त्यांनी शंभर दोनशे असं शिव म्हणजे शिवून देतात आणि घेऊन येता शिवून देतात आणि घेऊन येता असं करता.
हम्म हम्म.
हम्म दुसरे आहे ते मेन आणून देणारे गारमेंटच च त्यांचा बायका आहेत त्यांच्या गार्मेंटमध्ये शिवायला.
हा घर बसल्या ते आपल्याला आणून देतात काय?
देतात आणून देतात होय मग ते आपण शिवून द्यायचं.
हा.
कुट काय जायचं नाय काय नाय.
होय वाहन खर्च वाचला आपलं तेवढं घर बसल्या येतय ना.
येते होय होय येते हिथच हाय आप गल्लीतच हाय असं त्याच्यामुळे घेऊन येतो शिवून देतो चालते म.
मग आणि काय शिक्षण कित झालंय तुमचं?
शिक्षण बारावी
बारावी झाले.
हा तुमचं?
माझं पण बारावीच झालेय.
होय का मुलं म?
मुला हायात की मुला हायत मोठे हायत मुलं. हायत की दोन मोठे एक लहान आहे एक मोठा आहे.
हा कितीवीला आहेत मग?
एक आहे की आठवीला आहे आणि बारकाय ते दुसरी ला आहे.
म लहान आहे की तो अजून.
होय-होय लहान आहे तेंग्या खूप वर्षानंतर झालंय ना.
आ हा हा हम्म हम्म. पाऊस तेन मला पण दोन आहेत एक मुलगा एक मुलगी.
हा.
मुलगी अकरावीला आहे मुलगा सातवीला आहे.
हम्म हम्म म मोठे आहे म निवांत आहे की तुम्ही.
म निवां निवांतच आहे मी आता.
म्हणजे कसं मुलं जरा मोठी झाली की जरा आयानं जरा वेळ मिळते नई होय. लहान असतेत कि पूर्णपणे त्यांच्यातच वेळ जातोय सगळा.
होय होय सारखं लक्ष द्याय लाग ते नाही त्यांच्याकडे मग हम्म मग काय मग मी पिशवा शिव ते ऑनलाईनचं काहीतरी काम असतात ते करते म्हणजे असं ज्वेलरी कपड्यांचं तेन असं ते पण सेल करते मी.
करताय का?
हम्म.
काय घर बसलाय जेवढं होईल तेवढं करायचं.
करायचं होय. वेळ वाया घालवायचं ते करत बसायचं आपलं.
हो आणि त्यातनं आपल्याला कणी कायतर कायतर नवीन-नवीन करायला मिळते ना.
मिळते आणि माहिती होते नाही माहिती पण होत्या ना तशी हा केल तर काय होईल किंवा कसं करता येईल तरीन दुसरा आणि आयडिया असला तरी पण करता येते काहीतरी. हम्म चालतय मग कायतरी करत
झाल्यात
माझं झालेत की बार तेरा.
ते म झाले कि बरापैकी तीस हा.
घालेत ते काय तीस हा.
एका व्यक्तीला आपण पाच वेळा केला तर क नी होऊन जाते तुमचे पण पाच पूर्ण होतात माझे पण पाच पूर्ण होत्यात.
पूर्ण होतात होय होय होतात की हम्म.
खरं तसं कोण रिस्पॉन्सच देत नाहीये.
देत नाही तसं कोण रिस्पॉन्स करायला पाहिजेत.
कपल्सरी होय कंपल्सरी तीसच करायचयत काय?
नाही नाही एकशे ऐंशी मिनटं व्हायला पाहिजेत.
पूर्ण एकशे ऐंशी मिनिटं झाले की
हा बंदच होतोय तो आपोआप कॉलिंगचा बंद होतोय.
बंद होतेय काय हा.
हम तेवढं करायचं.
कारण कस व्हाय लागलंय आता हा. ब म्हणजे बसायचं तेन नुसता बोलत बसलेलं काय आपण कसं पण बसतोय ना बायकांच्यात बोलत वगैरे. तिथं टाइमपास करायच इथ करायच असं व्हायला लागलं ना मग हा मग फरक कनी कस पुढच समोरचा रिस्पॉन्स देईन आव म्हणजे स हे व्हायला लागलय.
मग तसं बघूनच लावते मी फोन मग. उचललं नाही तर मी परत लावतच नाही त्यांना.
हा मग आता कसं एकाच बॉन्डिंग झालं ना तर दोघी तिघी हेत त्यांच्या सोबत कनी चांगलं म्हणजे असं हे झालंय मग त्यांनी म्हणजे आमच तसं हे झालं त्यामुळे त्यांनी पण करतात मी पण रिसीव्ह करते अस नाही की आपन न त्यांनी केले अस असं का नाही मग तस एक दास हा एक सहा जणी जरी झाल्या तरी पण सहा जणीच पूर्ण होत तेना खरं ते लक्ष लक्षात घ्यायला पाहिजे ना त्यांनी तस.
हा होय न काय सेला तेन गेला नाही काय कुठं?
आमच्या इथं भरपूर सेल चालू झाला सगळं सेलच सेल चालू झाल्यात.
मग काय काय खरेदी केला?
खरेदी केली सोडा खर मिस्टर लोक वर वरडायला लागलेत की.
होय होय त्यांच
ए रिकाम होतय म्हणजे अ सगळीकडे सेल म्हणजे अस अफाट सेल लागल्यात आमच्या इकड तरी. खर आपल पैसे जास्त जातात ना खरं. आपल्याला वाटतय ते कमी दर हाय पण घेऊया असं वाटतय पण त्यांचा आपल्यापेक्षा त्यांचा सेल जास्त होतोय.
जास्त होतोय होय. आणि कसं ऐनवेळी कसं आपण एक जोड किंवा दोन जोड घेत घेऊन बसतो सेल म्हटल की चार पाच जोड घेतो मग त्याच्यामुळ खर्च होतोय लयी.
हम्म पैसे खर्च होतात लय. ते आपल्याला कळत नाही ना आपण कसं हा स्वस्त हाय स्वस्त हाय असं होतेय.
पण किती घेतो हे कोण विचार करत नाही अं
हम् आम्ही काय साड्यांसाठीच कि जाणार.
होय साड्यांसाठी.
होय घालते असं बाहेर गेले की ड्रेस घालते. खरं जास्त करून साडी आवडते ना.
हा हा हा हा.
साड्या घेते मी बघ
म हा घरी कोण कोण असत मग?
चांगलं हाय काय नाही?
आमच्याकड पण लागल्यात. ते काय बाहेर पडलं की मग काय घुस एका दुकानात ना एका दुकानात जायचंच जायचं.
हम्म. घरी कोण कोण असतं मग?
आम्ही आहे की सात जण आहे. सासु सासरे
हा हा हा. हम्म. आहे की तरी मग फॅमिली.
होय हाय फॅमिली.
हम्म. आणि काय मग संध्याकाळच काय करणार? कोल्हापूर
कोल्हापूर साईडला हाय होय? मग सगळी आसपासचीच आहेत तरी पण. हिकडं कॉन्टॅक्टमध्ये आता माझ्या जे आले ते.
सगळे तिकडचे आहेत. होय होय आसपासचेच आहेत.
हम्म.
संध्याकाळी काय करणार आहे मग स्वयंपाक?
आता संध्याकाळी काय आषाढी एकादशी आहे आज. आज वरीचा भात करायचाय, होय करतोय की.
सगळी जणच करता मग?
नाही सगळीजण नाही असं मिस्टर सोडून. पोर, मी. हम्म. मग वरीचा भात करायचा.
हा हा हा.
मग त्यांच्या पुुरतं काय जेवण तेवढं करता येतंय. होय तेनी पण करत्यात. त्यांनी कसं मंदिरात जातात ना, विठ्ठल मंदिरात. त्यामुळं महिन्याचे पण आसते त्यांचे, आम्ही फक्त आषाढीच धरतोय.
आषाढी हा होय.
होय फक्त तेवढीच धरतोय. होय होय होय महिन्याची असत्या त्यांची. ते मंदिरात जातात ना त्यामुळे ते करतातच ते, भजनातच असतात ते.
हा ते एकदा हे लागलं की ओढ लागलं, की जराशी मग काहीतरी काही काहीतरी काहीतरी करत असतात तेनी.
होय चालू असतंय भजन सारखं.
हा तेच की. गण-गणेश चतुर्थीमध्ये पण काय भजन भजनला तेन जातेत का असं? कारण मंडळमध्ये करतात नाही भजन.
होय होय आमच्या सोसायटीत, आमच्या गल्लीतच मंडळ आहे ना. मग ते देवीचं पण असतंय, गणपतीचं पण असतंय. मग करत्यात महिला म म्हणजे सगळ्या अशा वयस्कर आहेत ना बायका सगळ्या. त्यांच्या ह्याच्यात लेवल आणि त्या सगळ्या असं ग्रुप झा ग्रुपच झालाय त्यांचा. मग ते असं कसं कोण सांगाल तिकडं जाऊन भजन करून येत्यात.
येतात हा.
हम्म.
हेचे मग म्हणजे वयस्कर लोकांना वेळ असतोय नाही त्यांना. आणि कस होतंय सगळेजण एकत्र आले की, छान वाटतय तसं ते.
होय होय.